हॅलो. हा आता आला. हम्. जेवण झालं काय करत होते? नाही. मी कांदा चिरत होते.
असं हाय का? जेवण बनवलं गेलं मग?
आता करू म्हणजे, स्वयंपाक चालू झाला आता.
असय का?
काय मग पेपर चालू झाले?
पेपर पेपर नऊ तारखेला नऊ तारखेपासून चालू होत आहेत.
नऊ तारखेपासून का ह, ह.
हो. ऑगस्ट मध्ये संपतील. पुन्हा एक महिना पेपर हाय.
ह, ह. चांगलं हेना मग आणि अगस्ट - - ऑगस्ट मध्ये केव्हा संपणार?
तीन -चार तारखेला.
हम्म. तेवढं बरं आहे ना मग.
हे हे हे.
नाही तर अजून आपल्या ऑगस्ट मध्ये सण येता. हम्म. हो ना. तुम्ही काय जेवण केलं?
आम्ही कडी, खिचडी, पोडी परत माश - -
हम्म. आणि चिकनची तयारी चालू यं पण काय माहित दादा आणतो का नाही आणतो म्हणजे, उशिरा उशिरा जाणार.
असय का?
हम्म.
सई काय म्हणते?
सई काही नाही खेडुन राहिली. मस्त तिला तीन दिवस सुट्टी हाययं.
कसल्या ग?
एकायन का मोहरम - - गेली हम्म आज शनिवारची, आज शनिवारची.
हो आणि उद्या रविवार तीन दिवस सुट्या.
हम् हम.
तुला पण होते का दिदी मग मोहरमची सुट्टी?
मला मोहरमचीच होती. आज नाही होती.
आज नव्हती?
नाही.
असं हेयका?
हम्म.
बरोबर.
तेच ना.
मी पण बसली होती जेवायला आज लवकर जेवण करून घेतला आम्ही पण
हो आणि तुमच इथं वातावरण कसं आहे
अगं बाई सगळं असं हवा पण नाहीये असं वाटतंय पाऊस पडेल पण तर काय पडणारच नाही सगळं गरम पण होतंय आणि अस खूप म्हणजे असं गरम होऊन राहिले हवा नाहीये ह तेच ना तिकड कसं आहे वातावरण
वातावरण पूर्ण पाण्याच झालंय
पाऊस पडला होता ना अ गं धुळ्याला
हो मांगे पडला होता ना मंगळवारी
ना ऐकली मी न्यूज मध्ये
हा मंगळवारी पहिला होता आणि बुधवारी ह चांगला आला होता पण काही एवढा पुरेसा नाही होता त
अस हा बरोबर आहे पडून तर गेलं आमच्या आ मध्ये तर फक्त बस थोडासाच पडला आणि म्हणजे ओरलं पण नाही झाला अंगामी
हो का नाही आमचं चांगलं बाहून निघाल होतो
हो का
हम्म चांगला अर्धा एक तास एक तासच्या वरती पडला असेल तो चांगले जाडशी तोडे होते अजून
बरं बरं
दुसऱ्या दिवशी पण थोडासा पडला मग बंद झाला तर बंदच झाला आजपर्यंत आला नाही
ते तिकडे पण गरम होतय का
हो गरम होत आहे ना
असं आहे का इकडं तर खूपच गरम ग बई फॅन लावतोय म्हणजे कूलर वगरे सगळं चालू आहे तरी पण गरमच होतय पंखा लावलाय तरी पण
नाही आम्हाला एवढं म्हणजे रात्री वाटत नाही एवढं त्याॅनवरच राहतो आम्ही हम्म हा आणि झोप लावून जाते काही एवढं गरम होत नाही
हा बरोबर आहे मग काय
हम्म
विशुगेला बाहेर खेळायला घरीच आहे
नाही ना विषूता एक नंबर जातो अजून
ह
विचची गाडी थांबत नाही घ त्यामध्ये ती पहिलेच जाते मग त्याच्या नंतर मग सईची गाडी जाते
हा बरोबर आहे लहान लहान असेल ना तिथे खेळायला कॉलनी मध्ये
बाई भरपूर आहे चांगले दा बारा चिल्ले पाल्ले म्हणजे लहान मुलं येऊन जातात हम्म
बरोबर आहे म्हणून कशाला थांबतील बाई ते
नाही थांबत भाई चांगले अजून दूर दूर जातात म्हणजे घरासमोर नाही खेळत चांगले पाच सागर अस होन तिकड खेळतात हे
बैग
असंय का?
तेच ना.
मग आता खेळायला गेलेत, की घरीचयत?
नाही ना, खेळायलाच गेले ना.
खेळायलाच गेलेत. मग तू कधी येते इथं? आ आमच्याकड.
हा, मी, सुट्ट्या लागणार तेव्हा व
सईला घेऊन ये जो मग सोबत.
हम. सईला, सईला नाही यावेेळेस, विशूला आणावं लागेल.
विषू येणार आहे सोबत?
आ, विशूचा अगाऊ पणा बघा, बघ. लावतो मी पण. तिचं तर काही नाही, सईच काही टेन्शन नाहीये.
सईच काय टेन्शन नाही.
हम.
विशूला बघावा लागेल.
विशूला ल तुम्ही.
बर - बर. काय चालूय मग बाकीचं?
काय नाही बाई. व्यवस्थित चालूय. माझी गाडीची डिक घरी घरी सगळे व्यवस्थित आहे ना.
काय झाल डिक्किला?
माझी गाडीची डिक्की ना बाई, डायरेक्ट लॉक होऊन गेली होती. म्हणजे ना एक लहान मुलांनी काहीतरी काडी घालून दिली होती बाई मधे. ते चावी लावतांना तिथ काडी घालून दिली होती. मग ती एक दिवस तशी च राहिली बाई मग दादा ने केले प्रयत्न पण ती काही झालं नाही. मग दुसऱ्या दिवशी आजूबाजूचे दादा आले, त्या म्हणजे त्या लहान मुला चे वडील आले आणि एक अजून दादा आला. ते दोघ तिघांनी बघितलं. मग तेव्हा ओपन केलं ते.
असं का तेस पुढं स कुटीला लॉकय तस तर नाही लॉक लावला ना?
नाही तसं नाही. माया स्कुटीला आहे ना, डिक्कीला मागे लॉकय, आणि मधे ना पेट्रोलची टँकय. हम, हा पेट्रोल टाकायचेच वांदे होऊन जातात मग.
हो गं बाई, बरोबरय. तिकडे काय लिटर झालं ग दिदी. पेट्रोल.
इथं का काय दीडशे च्या आसपास आहे वाटत?
बई ग!
हम.
असंय का?
पण असं, स्कूटीच टायर चेंज केलं बाई मी आता.
हो का?
खराब झालेलं होत. त्या पावसाळ्याच्या दिवसात पप्पा म्हणे तु बाई एक तर कॉलेजला जाते. तर आपण बदलून घेऊ असं. मग ते बदलवलं. किती पाच सहा वर्षानंतर नाही चार वर्षानंतर बदलवलं मग,
हो का माझं काही नाही आताशी एकच वर्ष झालं ना, आता दीड वर्ष होण्यात आलंय तर मग काही नाही आता फक्त ये दुरुस्तीच बाकी दोन तीन महिने होऊन गेले
बरोबर
थोडासा आवाज येतोय चांगला.
असं आहे का.
आता सुट्ट्यांच काही गेली नाही मी कंटाळा करून दिला. आता शाळा चालवून गेली तर अजून जास्त जमत नाही.
हो ना.
माझ्या स्कुटीच पण हा बोल ना
माझी शनिवारची पण शाळा अशी ना मग दुपारून येऊन जाते म्हणजे पूर्ण बारा वाजेपर्यंत आता पाच वाजेपर्यंत ह आणि ते आणि शुक्रवारी इथ सकाळचे असते ना तेी पण अशी नाही कि सका सकाळी सात वाजेला बरेल आणि अकरा वाजेला सुटून सुटून जाईल असं काही डरेक्ट साडेनऊ ला भरते तर एकला सुट
एक ला सुट्टे मग.
हा मग कसं जाणार आहे बरं,
कसं जाणार बरोबर आहे दादाला पाठवायचं ना मग,
दादा दादा पण ऐकत नाही का बाई माझ्यावरच येतो म्हणे सुट्टी असाल तर मग, चालली जा आहे असं सांगत होता तो,
हा जाऊ दे मग तू जाऊ नशील काय करते.
हम्म
तेच ना माझ्या स्कुटीला पण सात आठ वर्ष झाले पई.
हम्म,
हो मी जेव्हा सातवीत होती ना. सातवीत होती त्यावेेळेस घेतली होती स्कुटी दोन हजार, एकोणवीस का वीस मध्ये हा. असंच वाटत दोन हजार सतरा मध्ये घेतलेली दिदी म्हणजे जास्त वर्ष. ते झाले ना ग,
दिदी दिदी थोडा सो. काम आलंय दादाला फोन पे करायचय पैसे द्यायचे मी, कट करून घे बरं तिकडे.
हा चालेल,
हा कामलाय रच.